हॅलो. हा तेच तुम्हाला सांगत होते, वाडीच्या आमच्या इकडच्या भागात बघायसाठी, फीरण्यासाठी ते वाडी तर आहेच. आणि. तिथंच नवनाथांचं मंदिर आहे याच्यात. पलीकडं नदीच्या पलीकडं.
हम्म.
तिकड पण जाणारे भरपूर लोक आहेत, बोटीत बसून.
हां हां. हम्म, ह, मग तुम्ही असं आणि कुठे-कुठे फिरायला गेलतासा. असे ठिकाणे वेगळे.
फिरायला आता परवाच फक्त आम्ही गेलो नाही. पण माझा मुलगा जाऊन आला पुण्याला गेलेला. आणि तिथं मिनी बालाजी बघून आला.
हम्म.
सेम, तिरुपती सारखं सेम. सेम टू सेम इथ पुण्यात बालाजी आहे, पुण्याच्या जरा अलीकड असं नारायणपूर म्हणून गाव आहे, तिथं आहे ते मंदिर तुम्ही बघितले का. बघितलं.
पत्ता.
अं पुण्याला पुण्याचं बालाजीचं मंदिर. होय का.
नाही बघायला हे ठरवलंय, म्हणजे जेजुरी परत. तर पुण्याचा गणपती तो दगडूशेठ परत. रायगड ला तेन असं जायच ठरवलंय. पण अजून गेलेले नाही, फुडल्या मे महिन्यात. ेते आहे
फुडल्या काय.
हम्म हा म्हणूनच गप्प तो असतोय जरा.
तेच की. परवाच जाऊन आला लई छान आहे, म्हणून सांगत होता.
हम्म.
मोठच्या-मोठ मंदिर आहे म्हंटला आणि बरोबर हे लोक आरतीच्या वेळीच गेलेले. आरती रोजची अशी सागरं-संगीत तिरुपती बालाजींची. आणि असं ते काय म्हणतेलं शंख वगैरे फुकून छान अशा आरतीला छान वाटलं म्हणालता सकाळी सकाळी पहाटे हितून गेलेला निघलेला परीक्षेसाठीच गेलेला. आणि पहिला देवायला गेलेत आणि मग परीक्षा हॉलला पोहचलेत नऊ वाजता पोचायच होत तो म्हणुन आणि सात वाजता मंदिरात गेलेत ना देवा दर्शन करून जायच म्हणून लय आवडलं त्याला लय छान आहे म्हण सांगालय
हं
म्हणजे कस ये की ज्या लोकांना तिरुपतीला जाणं शक्य हो होतं नाय. बालाजीला ते लोक हित पुण्यात जातात
हा हा
असं
तिरुपती बालाजी जर लांब पण आहे तर खर्चिक पण आहे नाय आपल्याला सारख
व्हय खर्चिक हाय सोडा
आमचे मिस्टर आलेत सोडा चार पाच वेळा झाल जाणं त्यांचं पण सहकुटुंब हे नाय गेलो
असं ह्याच्यावर ते असं मिस्टर तेवढ जाऊन आले. हूं हूं हूं आम्ही नाही सोडा तिरुपती बालाजी त्याला गेलेला कारण ते लांब ये पल्ला परत ट्रेन मुळं मुलं लहान आहेत. अजून आमचे
होय होय मुलं मोठी झाल्याशिवाय
त्याला घेऊन थोड्या दिवस जाऊद्या त्यामुळे हे पण नाय
बरोबर हाय की
हं लगेच नका म्हणत्यात बाहेर मुलं बाळ झाली की मग निवांत जायचं मोठी झाली की
पण मुल बाळ झाल की होत नाही हे माझा पर्सनल अनुभव आहे माझ पर्सनल मत काय हा पण ज कस. पण कस आहे मुलं बाळ व्हायच्या आधीच. करतात. नाही.
ह.
ग फिरून झालं की एक दोन वर्ष मग मुलांचा विचार करतात असं म्हणजे सध्या तर कसच कराला ना असं मुलं बिलं झालं म्हणजे नाही होत मुलं छोटी परत मुलांची मोठी झाली की परत त्यांची शाळा त्यांच रूटीन हे असं. सगळ चालूच होते म्हणज जोपर्यंत जबाबदारी नाहीये तोपर्यंत फिरून घेत नाही.
हम् हम्कडे जा रे. हॅलो मतो हम हम् हम्.
बरोबर आहे ना.
होय. तेज करा
हा.
हम् हम.
काय म्हणताय माणे
काय नाही मला आवरायचं चालय घरातलं आवरडलंय अजून निम आवरायचां.
बर.
मन लबड होणे ग ल की मगवरा प
काय म्हंटलं मॅडम.
ये जरा आवरडले मग म्हटलं एक फोन करायचा आणि आवडयचं म्हटलं.
पररे फोन लागून जा.
हो. हा हा.
घरात आहे नाही येतो तर कायत कायत चाललंय की पोरसने शाळेत सोडून आल्यात हॅलो.
हा बोला.
असं राहिलेली कामावरच बसायला चालू.
ह चालते की दिवस मिवरयला
होय. एकदा पोरशायला गेली म्हणजे मग का आवडला येत पटापटा आखरीत म्हणजेच घव घलत बसतात.
हा हा.
मुलांना वगैरे क्लासेसची सोय आहे का तुमच्या गावात? क्लासेस लावलाय एक्स्ट्रा?
हॅलो
हॅलो
हा बोला
मुलांना एक्स्ट्रा क्लासेस वगैरे लावलेत का म्हण
नाही अजून लहान आहेत कशाला
हा ह
हम्म जरा अशी मोठी चौथी पाचवीला गेले की बर का आतापसन कशाला
नाही लहान असल्यापासूनच पाया गच होतं ना व्यवस्थित म्हणजे मोठेपणी जरी नाही लावला तरी त्यांचा त्यांचा अभ्यास करतात. लहान पणी कसं अभ्यास करायच एकदा वळण लावल की असं होतय, हा हा घ्यायला एक माणूस काय असला तर होतय सोडा तसं पण काय नाही
कारण आता घरी माझं काही काम नसत आम्ही तिघे असतो त्यांन आवरतय भराभर आणि मग काय म त्यातला त्याचा आवर घेतोय मग् मी घरी असले की
हा हा
हम्म
मग
मग काय नाही बघा.
ह हा
आता आवरायच चालूय
हा
हम
आवरून निवांत
कस पाचवी सावी ल ते कशी स्कॉलरशिप तेन चालू होते तेव्हा लावायचं मग त्यातलं जरा आपल्याला बि ग्या- ज्ञान नसतय ना ताच त्यांचे हे ज ज्ञान आपल्याला आहे.
ह्याच्या ना मग आपल्याकड कस करत मुलं जेवढं अभ्यास आपल्या जवळ करत नाहीत नाही तेवढा अभ्यास बाहेर करत त्यात असं
हम्म हम् कसय सांगा आमचं थोरलं पोरगं हुशाराय तेला अभ्यासाच अक्कल लईये. वढ लईये अभ्यासाची राहिला तर दुसऱ्या दिवशी उठून करणार. धाकटा नाही सोडा धाकटा जरा असं वैर खेळाळच.
मग त्याच्यावरन करून घ्यायला लागणार ना.
हा लागतोय. आणि थोरला नाही त्याला कर म्हणायची गरजच लागत.
चांगली गोष्ट ही सोडा तसं पण करून घेतलं पाहिजे ना आपण पण बेसिक चांगलं झालं क नाही पुढं सगळं व्यवस्थित होतय तर तुम्हाला
बाहेरच्या परीक्षेला बस. स वला शंभर कि ब्याण्णव मार्क पा द क
अरे वा वा चांगले आहे की कुठली परीक्षा?
हम्म. कसली ते हेजी परीक्षा त्यांच्या नाही काय चालू पहिली कसल्या परीक्षा असतल्या कि त्या बाहेरच्या त्यात बसवल्या काय त्याचं नाव मला बी आठवना-
हा नाही ऋणानुबंद, समृद्धी, अक्षरगंगा, अंकूर
समृद्धीला ह अंकुरला सम तिला बसवलेलं. अंखुरला का सत्याऐंशी ब सत्याऐंशी पडलं? आणि ह्याला ब्याण्णव पडलेत.
हा काय, चांगलंय चांगलंय करून घ्या त्याच्या नाहीतर एकदा लिंक तुटली की नाई लवकर म लिंक एकदा लिंक तुटली की नाई ते होत नाही नंतर न कवर त्याच्यामुळे बरोबर ल लक्ष द्याला लागतं मुलांच्या
हां आपका का स
हा बघ, हम्म.
मी काहीतरी बनणार असं त्याचं हे आहे.
हा देह.
राहिल चांगली गोष्ट आहे त पण असायलाच पाहिजे हो, कसं आहे तुम्हाला सांगू का? शिवाजी महाराज घडायला पण काही एका दिवसात घडले नव्हते हा आपल्याला इतिहास तर माहितीय जिजाऊन कसं लहानपणा पाक त्यांना शिकवल्या सगळ्या कला त्यांच्या मनात बिंबवलं आपल्याला हे करायच शिवबा त्याला हेच करायचं
हम्म.
खूप दिवसांचे ते प्रयत्न होता तसा तेव्हा शिवाजी महाराज घडले.
चांगलं मार्गदर्शन होतं, म्हणून तिने घडलं
हां पण ते एका दिवसात नाही ना झाले, खूप दिवसाच ते हे आहे मेहनत तिचं फळ हि गोष्ट माल पालकांनी समजून घ्यायच असते म्हणजे मग ते मुलांनावर घडत जाते ना असं.
आता हा कॉल झाला की नाई मी नंतर न कॉल करते ते जरा घरात आवररायचं पण हाय. अह दुपारी बाराच्या दरम्यान करते
बरं बरं चालते म्हणजे मी पण तोपर्यंत बाहेरून येते ना माझ पण काम शाळेत जायचंय मला
हा हा.
हा तोपर्यंत येते आज कमप्लीट करून टाकूया. हॅलो हा आज पूर्ण करूया हा तुम्ही करा तुम्हाला वेळ मिळाला की कॉल.
तुझ्याकडे आनी नंबर आहेत दुसरे?
मी आल्यावर करू का तुम्ही करताय?
मी आल्यावर फोन करते की, मी माझ आवरल्यावर फोन करते की तुम्हाला.
हा मग चालतय बरं बरं चालतय की चालतय चालतय
तुमच्याकडे आनी नंबर आहे दुसरा?
माझ्याकडं?
हम्म.
हाय की एक.
बरं बरं ह्याच्यावरन मला दोन झाले तीन राहिलेत हॉग
हा. अजूनही नंबराच सांगतील तुम्हाला मिस्टरांची हा आज दिवसभरात हे करून टाकूया उद्याच मला दुसरे काम आहे जरा. ठीके चालत.
हा.